हॅलो.
हा बोल की.
आवाजच येईना झालता सुरुवातीला, आता यायला लागलाय.
हा हा हा. आणि काय काही नाही बघ आवरले सगळं बसलेलो.
हा हा.
हा.
मग काय स्वयंपाक वगैरे आता.
स्व ही पाक सुद्धा संध्याकाळी करायचा सकाळी केलेली भाकरी तेन काल कोशिंबीर केलेली.
होय कशी बनवेल कोशिंबीर?
हीची आपली काकडीची टमॅ
काकी
छान लागल ती जरा फ्रीजला ठेवलं गार झाली
गार उनाळ्यात छान लागते गार खायला. हा.
तेच की
हम्म,, अणि काय मग आजु
तुला ते,, यज सांगायचं राहिलचं,, हम्पीच सांगितलं बदामी, कुडल संगम सांगायच राहिलेलंच. बदामी ला पण गेलेलो आमी होय,, एक दिवस आम पी झालं सगळं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बदामी ला गेलेलो होय, बदामी ला ह्यला गेलो अं बदामी मध्ये पण, तीथं पण अ सगळ्या लेण्या आयत असं मोठे मोठे एकदम पहाडीसारखे, आणि तेवढा वर उंच गेलेलं ते न सगळं खाली असं शहर छोटं दिसतय. ते पण मस्त आय तिथं बघण्यासारखं,, आणि पिक्चर तो, रावडी राठोड
हा रावडी राठोड, हा हा हा ते इकडं इकडं अस ते हे हाय त्याच्यात.
हा ते रावडी राठोड पिक्चरचं शूटिंग तिथं झालय.
होय,, तीथं हम्पी मध्ये काय, का ह्याच्यामध्ये?
बदामीमधे.
दामीमध्ये काय, हा हा हा हा.
हा.
मग छान हाय की तीथं
बदामी केवच तिथं झालय शूटिंग, छानाय सोडते पण उंच फार तिथं माकडं लयात. एवढी माकडं आयत, वर पण सगळं आता ह्याच्यावर कील्ला तन कसली वेगवेगळी हायत तिथं, सगळी माकडंच भर
होय.
अन् त्यांना खायला काईतर लागतंय, आपल्या हातातलं तेन घीऊन जातात,, आणि पर्स वगैरे सगळं असं, चिना् वगैरे उघडून बघतात ती माक डं, आम्ही बसलेलो गाडीत आमचं खायाल यीऊन खायला घीऊन गेलं कि ते माकड,, ए
घिऊन गेलं?
होय खिडकीत न आलं आणि अं गाडीत होतं असं अडकवलेलं,, आणि खिडकीतून आलं आणि घेऊनच गेलं की पळुन. आणि मग नंतर मग ते तिथले माणसं म्हणाले की बॅगा बिगा वर ठेवलेल्या ना ते वर वगैरे काय ठेवू नका,, आणि ते माकडं इथं शानं नाईत. सगळं चिना आणि तेवढा दोन मिनटं वर ठेवलेले बॅग तर चिना वगैरे काढून बघालतं ते सगळं.
सगळं चिना खोललेलं माकडानं एका.
होय.
आणि मग त्यांनी म्हणले तसं मग सगळ्या गाड्या, बॅगा आणि गाडी ठेवल्या, गाडी लॉक केली, सगळे काच वगैरे पॅक केलं, मग गेलो आम्ही फिरायला. ते
वे मग माकडं अगदी हेच आहेत की बई शार्प बई पालवी काय असं माणसांच्या सारखं सगळं तिथं काय खायाला नसल ग आता प्रवासी... जे येतील, त्यांच्या थ्रू, त्यांना खायला मिळणार.
हां, खायला मिळणार, आणि ते, ते एकतल असं ज्यूसची बॉटल, कोणाची तर पडलेली, माकड ते लई छान प्यालत, असं स्वतः स्वतः वतालत, आणि प्याल
आग बाई. ह्हन ह्हणं. भारी की म, काय हाय नेमकं, असं?
तिथं असं लेण्याचं, सगळ्या थोडसे किल्ले वगैरे, एका ठिकाणी असं तलाव हाय, लई छान तलाव, या साईड लायस ते एक मंदिरं, ते पण दिसायला छान दिसते, बोटिंग पण हाय तिथ ते एका ठिकाणी, अशी गोल बोट य.
हा.
असं गोल हाय बोट, त्यानुसार आपण, ते बोटिंग पण, करू शकतोय.
हम्म हम्, होय, भारीय की म तिथं. आणि हेच्यामध्ये, कुडल संगम मध्ये?
आणि कुडल संगम मध्ये, काय महादेवाचं मंदिर य, पण ते मंदिर पण दोन नद्यांचा, संगम य तिथं, म्हणून त्याला, कुडल संगम नाव दिलय, अ कुठली तरी आहे, नद्यांच नाव, मला आता आठवना, खर दोन नद्यांच सं गम हाय, अन जिथं संगम हाय, बरोबर तिथं मंदि त्यामध्ये आणि मंदिर पण, ते बरोबर, पाण्याच्या मधोमध हाय, अस भरपूर पाहायला, शंभर-दोनशे पायऱ्या खाली जाऊन, मग, ते मंदिर हाय. बांधकाम हाय, सोड त्यांचं पण, पूर्ण पाण्यात बांधलेलं हाय ते.
ह्म.
दोनशे-तीनशे पायऱ्या, खाली जाऊन, म ते मंदिर, तिथं हाय, नदीच पाणी, त्या दोन संघा मांच पाणी थोडं-थोडं येतं, तिथं.
पायऱ्या, म तुम्ही उतरला, त्या?
व्हय, उतरलो की.
अगबाई, भरपूर येत की, म पायऱ्या.
होय, जास्त काय वेळ लागत नही, आणि बांधकाम वगैरे, केलेलं हाय. आणि तिथं, त्याच्यामध्ये पण पाणी ते, त्याज नदीचं, थोडं पाणी महादेवाच्या, पिंडीवर सारखं असतय.
हां हां हं.
छान ये कुडल संगमला., पण बरोबर, नदी दोन संगमच्या मध्ये, बरो बर मंदिर, पाण्याच्या मधोमध, मंदिर हाय.
हां हां. म चांगलं कि, संगम अस ल्यामुळ, त्याला कुडल संगम, म्हणत असतील क नई?
होय-होय कुडल संगम म्हणतात, महादेवाचं मंदिर हाय तिथं.
संगम म्हणजे, दोन नद्यांचा संगम असला की, संगम म्हणतात ना? म्हणजे, कुडल काहीतर अस, काय विशिष्ट असणार ये, हं. कुडल संगम, नाव पडल असल.
मंदिर हाय?
याला, हा हा, ह्म ह्म. मग काय, बाकीच फिरला नही.
त आणि काय, तिथं बदामी पण संयकली देवी, ऐकून माहित असेल की, ''त्या देवीला सगळं भाजीपालांच आवडते बघ. ''
होय...
बदामी बनशंकरी देवी, बनशंकरी-
बनशंकरी, ऐकले असल पण आता,
पौर्णिमेला करत, करत नाहीत का त्या देवीचं,
हा हा हा
शाकंबरी पौर्णिमेला त्या देवीचं करतात, सगळं त्यांना पूर्ण भाज्यांनी- ती कोकणातली अशी म्हणजे देवी आहे. बनशंकरी, त्यामुळे तिला सगळं भाज्यांनी सजवायला लागते, वेगवेगळे फळ भाज्या तेन- मग त्या ज्यानी सजवतात त्याला, त्या देवीला गेले तिथं बनशंकरीला, तिथं प्रसाद खाल्ला.
हा हा, प्रसाद काय होता मग तिथं?
ते प्रसाद काय शिरा भात होता.
हा...
छान होता पण,
हं, कुठं प्रसाद घेतल्याशिवाय यायचा नाही देवाचा.
होय, तेथ प्रसाद असतोय, मग ते ड्रायव्हर सांगितलंच होतं, की प्रसाद अस- तोय आपण जावूया त्या वेळेत,
हां..
तिथं दाखवले मग तिथं गेलो, दर्शन घेतलं प्रसादाला गेलो.. प्रसाद बंदच वालता, बरोबर आम्ही वेळेत गेलो.
हां हां...
त्यानंतर त्याच्या आधी एक-दोन-तीन- असे, हे दाखवलेले गाव पॉइंट त्यांनी, नावं जरा अवघड होतीच, पटालडू कट्टू असं कायतरी होतं बाई,
अगं बाई, काय अवघडच आहेत की, नावा म्हणाय-
ते नाव पण मला आता आठवण जरा, आम्हालाच ऐकायला- ते जरा विचार करायला होईनच झालेलं, कारण अवघड होती की तिकडचे नाव जरा,
अवघडं आहेत की, मग नावच अवघड आहेत म्हटवर,
होय, दोन पॉइंट आम्हाला दाखवलेली.
हं...
ती दोन पॉइंट बघितली, भरपूर बघितलं दोन दिवसात,
चांगली झालेय ट्रीप तुमची, हंपी बदामी- आणि काय झालं बरं, कुडल-
कुडल संगम, त्यानंतर एक- तिथं, अ असं एक्झिबिशन सारखं आहे, तिथं एक-
हा, एक्झिबिशन पण होतं ना, मी एक्झिबिशन मध्ये काय होत, साइड-
सगळं साहित्य ठेलेलं, आणि तिथं धरण कुठलं तरी धरणाच असं- पार्क आहे ते, तिथं धरण एक होतं मोठ,
हं...
आम्ही हे ज- ''कुठलं ते धरण, कर्नाटकातलं फेमस मोठं धरण. ''
हं...
''तिथे जाणार होतो, आलमट्टीला, पण रात्री लय वेळ झालेला. '' आणि त्या दिवशी धरण ते सुरू असतय का नाई काय माहित नव्हतं म्हणून तिकडे गेलो नई, मग तिथं एक त्यात धरण दाखवलेलीत. तिथंच कुठतरी एक ह्याज्यामध्ये, ते पण मोठं धरण होतं. पाणी असं सलं वाजालत, लय भारी पाणी वाजालत. रात्री गेलेलो. दिसना, पण पाणी वाजालत, ते तेवढं बघितल. भीती वाटत्या, एवढं पाणी बघून. म्हणलं बर झालं दिवसा आलो नाय.
होय.
आणि त्यानंतर तिथं, कारंज्याचा शो होता. गाण्यावर सगळं कारंजा उडत्यात. असं ते तो शो तो एक बघितला. तो एक लय मस्त होतं.
मग कारंजाच भारी असतय क नी
होय. ते आलमट्टीला कस असतंय, आम्ही मो तिला मोठा असतय सोड जास्त, तिथ पण शो असतोय म्हणतो, पण तिथ पण त तो छोटा होता शो, खरंच छान होता त्यो पण, गाण्यावर, जय हो गाण्या ण, आणी कुठले कुठल गाणं, कर्नाटकात एखादं गाणं, असं दोन तीन गाण्यावर अस ते शो होता. छान होतं.
कारंजाचा शो छान होता मग, ऐकायलांच भारी वाट आणि मला म्हणल, बघायला किती छान वाटत असल ते सगळं.
होय. छान होतं सगळं बघायला. छान झाली ट्रिप
हम्म, बदामी पण छान होतं वाटतं सगळं
बदामी पण छान होतं. जास्त काय बदामी मध्ये नाहीये. तेवढंच ते केऊज तेनं आहेत. खरं छान आहे तेवढंच बघायला.
हम्म, हम्म, हम्म, पिक्चरच शूटिंग झाल्यामुळे ते फेमस हाय गं.
होय, माकडं पण हायेत तिथं
भारी ये म, हंप्पी, बदामी कुडल संंगम, मते मंदिरात पायऱ्या चढुगणं चढलासां एवढ्या उतरलासां सगळीजण पायऱ्या
होय चढलो बघ, उतरताना काय वाटत नाही. फास्ट, फास्ट उतरतय, चढताना जरा, एका साईडन उतराय च एका साईडन चढायचं. अस दोन्ही कड
हा हा हा
छान होत ते पण, आणि त्यानंतर ते कसं किल्लागत होतं. ते पण किती उंच होतं. त्याला पण थोडं पायऱ्या असं हयाच्या सारखंच होतं. ते पण छान होतं.
हा, चढलासा व्हय.
होय.
भारी ये की मग
होय. त्याच्या वरण, व उंच हयाच्या वरण, शहर छान दिसालत.
हा हा हा, वरन काय?
होय. वरण शहर, एकदम छोटे छोटे घरं वगैरे, वार एक लय छान यालत वर वारं गार, त्यामुळं छान वाटलं तिथं. फोटो काढलो. आम्ही असं
हा. भारी हाय म
टाटाने.
बघण्यासारखं आहे मग सगळं कव्हातर जायला पाहिजे आता.
होय, छान आहे बघण्यासारखं आहे तिकडं.
बघूया, मिस्टरांना घेऊन कवातरी काढूया ट्रीप आता. आमच्या सांगतो त्यांना पण अस.. अस हाय सांगितल्या म्हणत बघायला जाय आपण पण. छान ऐकायला तर भारी होय हम्म. बरं झालं सांगितलीस कुठलं? कुठलंं? माहित नव्हतं ना एक, एक ठिकाणी माहित पाहिजेत आपल्याला.
हो, भरपूर अस भारतामध्ये बघण्यासारखं आहे. तर आपल्याला जायला व्हायला पाहिजे.
व्हायला पाहिजे. आता वेळ वय हा तर तवरच गेलेलं बरं -
होय चाल ते आवर मग ठेव काय?
हा हा ठेव.